करणार दहा मिनिटानं करणार होतीस ना?
दहा मिनिट झालंय तुला कॉ कट करून परत कॉल करतो म्हण ऐकायला नाही काना काय नुसतं हेच मागवलंय काय होमिओपॅथिकच तुझं पेपर असं.
होय काय करणार गरीबांना?
ओ गरीब म्हणा गरीब हम् हम्मम लोक जॉबला लागल्यावर विसरून पण जातील मला.
जॉबला लागलेल्यांनी लोकांनी आता
काय.
बघावं.
विसरलं नाही मी, विसरलं नाही मी तुला फोन करते समजल का तू जॉबला लागल्यावर मला फोन पण करणार नाहीस.
लय दिवस नाहीत घे मग बघूया. बघ की तवा म्हणलो करते का नाही.
हम्म बघूया की बघूया की. मला काय काय प्रॉमिस केल्यास तू खयला येऊ.
हम्म डबलन तुझा.
हो तेच म्हणणार होतो माझा डबा घेऊन येतो म्हणणार होतो.
येतीस काय.
आता कोण नाही आहे सर नाही आहे हॉस्पिटलमध्ये.
आं.
सर नाहीये ग हॉस्पिटलमध्ये.
जेवायला यायला चालत नाही होय.
कोणी तर लागते ना कधी पण पेशंट येते.
हे असले एक जॉबच असते ब.
मग ते सांगालो आणि आलो असतो आलो तर आपण आता दोन तास उटणार नाही बोलत बसलं तर तिथं.
दोन तास काय उठणार नाही हकलव होतो मी तुला.
असं असलं तर मी येणार नाही असं असत व्हय मैत्रिणीला असं करतात व्हय. हम्म.
तर मग मैत्रिणीचा पेपर आहे तुला माहित नाही का मैत्रिणी
क म्हटलं ना म्हणूनच समजत ना ग मला फोडणीच भात काय काय घालून केलायसा.
शिळा भात असतो त्यो फोडणी घालतात त्यो करालोय.
ते करा आल्यास होय मला वाटलं मसाले भात केल्यास.
नाही बाई ते आणि कुठे राहबत बसायच.
हम्मम मम्मी करून गेल्या असं वाटलं ग मला.
नाही माझ्या जी वावर आहे सगळं.
हो गं बाई आंबोळीचं पीठ भिजवल्या.
भिजवल्या ते भिजत नाही म्हणून भिजवून गेल्या.
का तर भिजत नाही.
मला भिजते ते वेळेपर्यंत भिजायला लागते म्हणून.
नाही मी तर लगेच भिजून लगेच करतो.
रव्याचं फिट कसं लगेच चालते ग.
रव्याचं नाही तांदळाच.
हम्म सांगायचंच कराल आता उलात्न कुठ गेलं.
आम्ही तांदळाचच करतो ग.
तांदळाचच करा आलोय मी पण.
काय टमॅटो घातलीस काय.
कांदा.
मिर्ची.
मिरची कशा.
त्याच्यात.
अगं मी जर असं विचित्रच करणार त्याच्याबरोबर मला सॉस नाही आहे खायला मग दडाळ कांदा आहे तो घालणार आहे मी त्यात
कशत दडाळकांदा का हा बोलित
हम्म
त्याच्यात कसं झालंणार डाळ कांदा
कसा म्हंज
ते फ हे कसं होणार ग पिठात डार्कां दागालाल्यास
होय
त्याला लावून खाशील का त्याच्यात घालाल्यास मूर्खाच आहेस आगो कांदा चिरायचा जरा जिरे आणि हे काय ते मिरची ठेचून क करायचं आणि घालायचं मूर्ख. अति मळ का अधी मर का आहेस तू तुला काय आबईसोबत घ लागते रे सास लागतय रे तुला हह
ताना काहीतरी लागते ग
हम्म अतिशान असस्
तू लागता का आलं काय म तिच्या अंदरली पडालेवी
हा
अल्ली पडा इ गला त
नाही मीरा अभ्यासाला सुट्टी मग ला ह
करायचा की करायला बसलेलो बरं दिसते की
दिसत वरती आज का एवढा मूळ असं ह्याच्यान अभ्यास होत नाही उद्या बघ फाटताच मग
त काय करायचं गरीिबांना करायला लागत
आपण तेरा तारखेला कुठ तेरा तारखेन कुठं कुठं जाणार आहे एवढं सांग मला
काय नाही तू म्हणती तचेतं
नाही ह आपलं ते काम होतं ते पण करायचं होतं क ते कधी करायचं चौदा तारखेला
हम्म तुला वळी असेल तो
अग मला वेळ अस मग ते मग तोपर्यंत खाऊन त म जायचं ग
हो गलदी
सांमटलं काय
तरम
तुमची बहिणी किती वाजता असते
हा ते बघायच ना सय नाही असता सहा नंतर तीन चार वाजताच असता वहिणी
महिने तीन चार हजार असतातस त्या व मग पेटला जाऊया मोमोज खाऊया मग आपल्या तेऐजी म्हच्या इथ चायनीज खाऊया मग काय आहे ते काम करूया मला वाटतंय ते आयजीम चायनीज खायला जायला तिथं सात वाजताात तिथं चायनीज आपण दुसऱ्या दिवशी खाऊया तेका तवशी सगळं खायचंय का
चालते हे दसर क कि नाही दिसर दिशी काय तर घंणलंय माझ्याकड
आणि काय केलीस कसं केलीस मला जरा फोटो पाठव त्या आंबोळीचा.
ये थांब जरा इथे गंडालय इथं लागलंय सगळं.
काय लागलंय? हा.
काय लागलं असणार हाय.
चिकटलं काय चिकटलं काय तेल सोडले चिंकू खाली.
मं तेल सोडायचं असतं मी ह्याच्या चपातीच्या टव्यात करालोय.
बिड. चपातीच्या तव्यात करालीयास होय. तेल टाकून तेलाने पुसून पाणी मारून मग परत पुसून घ्यायचं असतयं आणि मग उठवायचं असतयं त्याला. मूर्ख माणसा उठला काय नाही?
म जरा मला येतं.
इरिटेटता उठलं नसत का?
ऑलरेडी मी झालेली आहे लाईट मुळं.
नाही गं इडिटेट नाही व्हायचं बाळा.
तुम्हाला काय बाबा बसून.
का?
मला हे करायला लावत्यात कणी घरचे म्हणून डोकं सटतय. करून जायाला येतं नाही होय हेंच.
असं मम्मी करून जायला पाहिजे होती काय तर ते कशाला खेकट काढल्यास आंबोळीच.
शांत घे तू माझं ऑलरेडी डोकं सटकलय.
डाळीच पिट टाक ना उठलं नसेल.
करणार आहे मी सगळं टाकून हे करतोय. आमच्या मम्मीने टाकले आल्यावर काव खात्या बघ आता माझा.
ज्वारीचं जरा डाळीचं पीठ टाकायचं.
आणि त्यात लाईट एक नाही दिसणा एक त्याच्यामुळे आणि जरा.
त्या आंबोळीच्या तव्यात उठव की मग.
उठतंय गं कायम हेच्यात उठवतोय.
उठतंय व्हयं.
हे आता मी खाणार नाही, हे बाद झालं आता.
मस्तीला आलीयास तू घरात बसून.
मस्ती नाही मग अजून तीन महिने आहे.
का इंटर्नशिप कधी चालू होणार आहे डी
एक्झाम माझी पुुढं गेली नाही काय. ऑगस्ट मध्ये सुरू होणार एक्झाम माझी ओरोला.
व्हयवा मग ऑगस्ट म रिझल्ट. लागूपर्यंत थांबायचं सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सप्टेंबरमध्ये रिझल्ट मग दसऱ्या दिवाळीला जॉईनिंग करायचं आव्वा शिवडे मग पुढच्या ऑक्टोबर पर्यंत तुझा एंटरशिप
ये गप्प बस ऑलरेडी नको झालंय मला इंटर्नशिप लोकांन बरोबर असलं
तुला मी सांगालोय तेवढं ते दोन तीन महिने वाया घालवण्यापेक्षा जॉब कर
मग करणार आहे की म्हणली की तुला
हम्म बघूया की किती ते नंतर म्हणतीस मला नाईटला पाठवणार तो डेला पाठवणार डेलाच जा म्हणाले आज. पण ह्या ह्याच्यामध्ये तुला पिरियड मधे नाईटच सेफ आहे. कारण की कधी पण कॉलेजवाले बोलवत्यात हे सायनिंग करायला या. परत वायवा असल तर चुकतय ना तुझ.
हम्म
चल तुला मी चांगलं बेस्ट हॉस्पिटल शोधून दाखवतो. दहा हजार पगारवाला.
तस मिळतय ते करताय. दहा हजार पगार एवढा देतील का?
आठ हजार दिलीत तरी पण बास आहेत तुला. तुझ्या पॉकेट मनी पुुरत झाल तरी बासकी.
हम्म
हम्म तुझ्या अपेक्षा किती आहेत?
माझी काय अपेक्षा नाही.
आठ हजार सांगायच, ये सांगायचं सांगातांना मग त्यांना बारा हजार रुपये. मग कुठे तुला आठ देत्यात. आठ दहा देत्यात. मी आहे चल ग. काय काय एवढ हे करतेस घाबरतेस.
घाबरत तर कशालाच नाय सोड.
उचल तू ह्याच्या हॉस्पिटल सांगाल तिथे नाव काय त्याचं ते पाटील मळ्यात. सांगल प्लीज. आधिराज हॉस्पिटल म्हणलीस.
अधिराज आमच्या इथ.
ते गायनाक आहे ते तू पाटील मळ्यातल सांगायलीस ते.
नाई गं बाई तु आदिराज म्हणालीस. आमच्या इथे गायन्याक आहे तो.
उम्म हम्म
ते मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे मोठ. ते मला माहित पण नाही अजून. हम्म
आपण जाऊया काय. आमच्यावर तरस करा म सांग त्यांना. नाही तर शेवटी बडबडे आहे.
बडबड्याच्यात आहे एक मुलगी ऑलरेडी.
नाईटला.
हम्म
किती देतात तिला?
हा
मला माहीत नाही.
तुझ्या क्लासला कंप्लीट झाल नाही का अजून.
थांब
मी ठेवते बाय. हे फोन कट करते. हे फोन कट करते ग.
हा